हॅलो.
बोल,
हं पाणी नाही, म्हटलं ग तलावातं संपलय सगळं.
हुं.
तुम्हाला कुठलं येतय पाणी?
नदीचं.
नदी हाय तुमच्या गावाला?
हो.
मोठ्याने बोल कि, गं आवाज येईना
व्हय गं नदी हाय
हा. हा. घरातली कुठं गेली?
हाईत खाली हाईत सगळी
हा हां. तू काय करायल्यास मग?
मी वर हाय.
हा हा हा. सरक पत्रा हाय वरती का स्लॅप हाय?
पत्रा हाय.
हा हा. किती खोल्या हाईत?
एक
एकचं!
हम्म वर एकच हाय.
म्हणजे मोठ हॉल टाईप हाय का एकच?
हुम्म.
अ हा हा आणि खाली किती हाईत?
खाली लहान लहान हाईत त्या घरात
आ.
ह्या घरात दोन हाइत
हा हा. आवाज कट व्हाय लागलाय ग!
आवाज ईना?
कट व्हालता
हम्.
नाटकी करु नको लई? माहिती आहे तुझी नाटकी मारखाशील. मन्या
काय करालं
आता आलय हिंडून आता पाहिजे झाले पोटाला खायला.
हू
ओरडायला लागले आता
हम्
दूध भाताने नको फक्त मटणच पाहिजे
हम्म
चाटकं चाटकं पाहिजे बघ
ह्याय न्हव
मटण पण खात नाही ते चिकनच खातय फक्त
हम्म
मटणाचे हाडं पण फोडायत नाहीत त्याला
हम्
आं
हम्म
चिकन तेवड खातय बग गपा गपा
आ आ हम्म
गपा गपा खातय कस खातय ह ह म्हण बोल ना तू दिदी बोलाय लागल्या आय दीदी दीदी बोलाय लागल्या बोल बोलकी
हो
मण्या हाय तो माझा मण्या बस का बस
ह अ्
गपकी माझा डब्बल आवाज यायलागलाय काय ग तुला
नाही
माझं मलाच यालाय परत
आस का
काय माहिती काय व्हालत तसं
हम
ते ड्रिल मशीनचा आवाज याय लागलाय काय
हम्म
काय तरी करत बसत्यात बघ
कोण
समोर ते
आता त्यांचं काम असल्यावर करणार किती
काम काही चांगल्या घराला उगंचच होल पाडत बसतोय.
कोन
समोरचं का मॅडमच आपल्या समोरचा बंगला नाही.
हम्म
ती सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतली आहे.
कुठ
तिच्या घराला
काहा
होय तिची भिंत आणि कोण घेऊन गेली तर उचलुन
हम्
समोर तिकड आहेत बाई कॅमेरा आहे म्हणा
हम्म
बाकी काही ना
काय माहित
हम सोमवार नहे काय मंगळवार
हम्
आ तुमचा बाजार कधी असतोय.
सोमवारी
हम हा
झाला की काल
हम् हम् तुमच्या मामाला ते हे असेल की ग
काय
मिलिटरी मॅन होतो ना त्याने
हा
ते कॅन्टीनचं कार्ड
हाय की.
मग बाजार तिथनं करत नाही सां
तेवढा काय करत नाहीे लेगन कटं लागतोय
लय कुठं म्हणजे बाकीचं का महिन्याचा बाजार
तशा आणतात की तिने तिकडून
हम् हम् स्वस्त पडते का त्यांना ते
हम्म
निम्म्या किमतीत काय असं
हो निम्म्या किमतीतच
बेळगावला हाय वाटतं की ते
हाय की
किती वर्ष झाली ग तिने रिटार्ड होऊन.
पाच सहा वर्ष झाली.
एवढं लवकर कसं काय ग झालं
झाली की सतरा वर्ष
अ ह मग आता काय करतत
ह
हा
आता काय घरात गलायच ते काय घरातलं असते किशमत
हम् ह बेळगावला असततन
हम्म हम करत
तुमच्याकडं
हो
आणि तमची बायको
ते सगळी बवला हम्
ह हा कामासाठी येतात आहे तिने
हम
ह हा किती किलोमीटर आहे तुमचं गाव आणि तेे बेळगाव
ठीक आहे अर्ध्या तासाची वाट
हा हा किती मुलं आहेत त्यांना
दोन
मुलं च त्या
हा
आणि ह ती सगळी बेळगावला असते ते
हम्म
येतात का नाही कधी म
किथच
हम्म बाकी कायम
हां
काने
हो
भांडी पण आवरली सगळी
दुपारचे झाल्या अजून आता च
ह ह तू चा पिकनेस
हो
हो चहा प्यायला जात नाहीस काय म्हंटल
राात
तयार असेल घ्या त्याच्या
हा
पीज के ना
पज
म्हण्या इकडे आजीकडे जायचं ब आजी बोलू आल्या
काां
बोलू त्यासारखं मला झाले
हम्म
फोन करू बोलणार काय काम आहे तुझं परत आणि
क
च अ अग काय आवाजही ना अग
संतनी हव
नंतर करू
हम्म
किती ला करू
तर घे सात नंबर
साात नंतर
हम्म
बरं बर करतो मग अंतरच
हम्म
हवर आता
हम्म
चालते मला ते आय डी थोडी सांगतेस काय
गत
हा हा थांब सांग मणस दोन मिनटे
कशावरर्थ पाठव तुला
ह्या मोबाईल ह्या नंबरवरर पाठवते
नाही मी त्याचा नंबर सांगतो झिरो बॅलन्स कस होतो माझाचा मोबाईल होपाय का
ह हा चालते घे नंतर सांग म्हणच घे
आत्ता सांगते
तरच हे करतो म नको आता कशाला
हम्म
नाहीतर हे करून फोटो सेंड स्क्रीनशॉट मार त्याचा आणि फोटो सेंड कर मला ते स्कॅनरच्या खाली असते ब यूपीआय आय डी म्हणून कोणत्या बँकेच आहे